हा
हो येतो येतोय. मग हॉटेल ला वगैरे कुठं कुठे गेलीस की नाही?
खूप जाते. म्हणजे कधीतरी असं असतंच आमचं महिन्यातून एकदा, दोन महिन्यातून, किंवा कोण आलं तर
हा हा बरोबर. मग जास्त हॉटेलला बाहेर गेल्यावर म्हणजे आपलं घरातल्याच सारखं मागवतेस? म्हणजे व्हेज? म्हणजे असं व्हेज आवडतं की नॉन व्हेज जास्त?
मी नॉनव्हेज खात नाही, पण पप्पा खातात. हम्म, मला बनवता येतं.
हा हा बनवता येत, खात-खात नाहीस?
नाही नाही. म्हणजे आधी खाते मी. आता बंद झालंय.
हा हां. खायचं मग.
अगं काय कि ते मनातूनच उतरले आता. नको वाटतं. फक्त करून देते मी.
हां हां बरोबर. म आता? हां, हो मग? दिदी ने शिकवलं काय? ह
पप्पांना खायचं असतं ना
हां हां हां मग हॉटेलमध्ये कधी गेली होतीस लास्ट? शेवटची कधी गेली होती हो, असं.
आता काहीतरी मागच्या दोन आठवड्यापूर्वी काहीतरी गेलते आमच्याकडे पनीर पहाडी खूप छान भेटती एका हॉटेलला.
हा काय, पनीर पहाडी काय
हा पनीर पहाडी म्हणजे काय असतं बार्बेक्यू सारखंच करतात ते एका स्टिकला सगळं लावतात पनीर त्याच्यावर कांदा त्याच्यावर टोमॅ टो, शिमला मिर मिरची परत पनीर हे असे एक स्टिक असतं आणि त्यालाना केलेल अस त अह पुदीना, कोथिंबीर, मिरची, आद्रक, लसूण हे सगळ्याची पेस्ट करून त्याला मॅरिनेट केलेलं असत आणि ते भाजतात
भाज बरोबर ते हे करतात ना, हा तं तंदुरी कसं करतात तसं ना
आणि मग त्याच्यासोबत मेओनीज किंवा त्यांची ती ग्रीन कलरची चटणी वगैरे असं देतात
ती हां पुदिन्याची असते ती चटणी.
हो ती काहीतरी देतात तशी
हा हां हां. मग तू हॉटेलमध्ये गेल्यावर नॉन व्हेजमध्ये काय हे करतेस? स्टार्टर वगैरे
स्टार्टरमध्ये तर आमचं हेच असतं पनीर पहाडी किंवा ते कॉर्नचीज बॉल्स
हा बरोबर.
नाहीतर मग नूडल्स वगैरे असच म्हणजे आमच्या एका ठिकाणीच नूडल्स चांगले भेटतात बाकी कुठ मला एवढे आवडत नाहीत म्हणजे आपण म्हणतो ना एखादी चव आप ल्याला आवडली की आपण तिथेच खातो. तस आहेत आणि प्रत्येक ठिकाणचे एक एक फेमस आहेत गोष्टी
हा हा बरोबर. आम्ही पण जातो इकडे अ योगिता हिरा एक हॉटेल म्हण हॉटेल आहे म्हणजे योगी ता हिराचा कूक आता त्यांनी योगिता हिऱ्याचा कूक होता ना तो तिथे शिकला योगिता हिराला आणि तो कूक त्यांनी दुसऱ्या जागा घेतली तिथे त्यांचं घर बांधलं आणि तिथे हॉटेल टाकलय आता त्यांनी यश पॅल नाव टाकलंय असं म्हणजे हॉट्टेल, हा योगिता हिरा आधी होत ना तिथे एक कूक होता, तो शिकला तिथून आणि नंतर त्यानें स्व ताच हॉटेल टाकल असं पण मस्त भारी क्वांटिटी वगैरे असते. आम्ही गेलो की पहिले एक क्रिस्पी असं लॉलीपॉप, चिली असं वगैरे स्टार्टर मागवतो.
हो.
हा.
आमच्या इथे पण एक आहे कॅफे टाईप आहे पण मोठ आहे.
हा हां.
तिथं पनीर क्रिस्पी, पनर सिक्स्टी फाय परत आपले फ्रेंच फ्राईज वगैरे हे आहेत ना, तर त्यांच्याकडची जी क्वालिटी आणि तीच म्हणजे खाण्याची चव आहे ना, टेस्ट ती कुठच नाहीयत अशी. त्यामुळे आम्ही त्या तीन गोष्टी फक्त फक्त तिथंच खातो. परत कोल्ड कॉफी पण त्यांची वेगळी आहे. कॅडबी म्हणून एक अजून एक, कोल्ड कॉफी सारखंच आहे, ते पण त्यांचं वेगळं आहे.
हम् हम् हम्. इथं पण भेटते कॅफेमध्ये कोल्ड कॉफी वगैरे. कोल्ड ना, म्हणजे कोल्ड कॉफी असते. कोल्ड काय आईस्क्रीम कोल्ड कॉफी असते. परत मोजिटो, मोजिटो माहिती आहे ना?
हो मोजीटो.
तो असतो मोजिटो. पण इथे आमच्या इथे इथं पण आहे, पण तो ना चाळीस रूपये पला आहे. पण एवढं काही खास नाही लागत. गोड गोड नुसता आणि तिकडे स्टँडच्या इकडे आहे ना तो थर्टी रुपीजला भेटतो. मस्त लागतो तो. तो लय भारी भेटतो. म्हणजे तो त्यांचा आधीपासूनच आहे एकाने खोललेला नंतर मग दुसऱ्यांनी परत साईडलाच टाकलंय त्यांच्या.
अच्छा.
तर मग हा अर्धी पब्लिक इथं जाते. अर्धी पब्लिक तिथे. रेट सेमच आहेत पण ते काय माहिती आता, ओलकीचे असेल मग जात जात असतील ना. ह्याच्याकडे नाही तर त्याच्याकडे असा. हा चव नाही पण हा. आम्ही दोघांच पण हे केलं ना, काय नाही म्हणजे सेमच वाटते अशी.
गर्दी बघून पण जात असतील लोक की, इथं गर्दीने पटकन होऊन जाईल इकडं असं.
हा बरोबर, हा गर्दी बघून पण जातात ते, हा.
परत आमच्या इथे खवापोळी, धपा टे फेमस आहे. परत आमच्याकडे धपाटे म्हणजे आपलं कोथ कोथिंबीर टोमॅटो, कांदा, मेथी, असेल तर मेथी किंवा अस नुसत टोमॅटो कांदा वगैरे असेल तरी पण, सगळे पीठ मिक्स करून घ्यायचे तांदळाचे ज्वारीचं, गव्हाच, बेसन. सगळे असे पाच पीठ मिक्स करून त्याच्यात कांदा, टोमॅटो सगळं बारीक करून टाकायचं. आणि आपले सगळे मसाले गरम मसाला, लाल तिखट, हळद जिरे, परत तीळ थोडेसे. हे सगळं घालून कणीक मळून घ्यायची. एकदम पातळ पण नाही, एकदम घट्ट पण नाही. आणि एक कापड अस त. किंवा आपलं टॉवेल किंवा काहीतर कॉटनचं कापड घ्यायचं ते ओल करून घ्यायचं. आणि त्या गोळा पिठाचा गोळा घ्यायचा, आणि तो हात नेच थापायचा. हा भाकरी सारखं करायचं थोड स. आणि त्याच्यामध्ये चार होल करायचे, आणि ते तव्यावरती भाजून घ्यायचं. बटर वगैरे टाकलं तर अजून मस्त लागत.
हा बरोबर. मग तुम्ही असे मैत्रिण, मित्र, मैत्रिणी, वगैरे कधी गेलात हॉटेला?
हो असतात कुणाचे बड्डे वगैर बड्डे असेल तर जातो, बड्डे पार्टी. आत्ता ते सगळे कडे चालूच झालंय ट्रेंडच झालंय की, कोणाचा बडे आला चला, कोणाची अनिव्हर्सरी आली चला.
हो तेच. हं हं
साधे साधे सेलिब्रेशन पण बाहेरच चालू होतं आता.
हां हां हां मग हॉटेलमध्ये जास्त जास्त फोटो काढतेस की जेवायचं बघतेस?
हा फोटो पण जेवण पण सगळंच असत काही अस नाही हे हा.
चांगला हे वाटला व्ह्यूवज वगैरे बॅकग्राउंड वगैरे तर आप पण काढतोच ना फोटो वगैरे.
आमच्या इकडे एक म्हणजे थोडस लांब आहे घरापासून एक सहा सात किलोमीटर पण लांब आहे पूरण बाहेर जाव लाग हाय वरुन वगैरे तिकडे हॉटेल तिथ किं छान अमब त्यांच अम्बिशन आहेत ना खूप मस्त असो कि तिथं हे फाउं गन वगैरे आहे गार्डन आहे परत एक फोटो सेल्फी वाला त्यांनी एक स्पॉट ठेवलाय. परत अस एक हट करून ठेवलाय त्यांनी कि त्यांच्या हॉटेल नाव ठेवून त्याच्या माग तुम्ही फोटो वगैरे काढू शकता परत असे झोका झोपाळे वगैरे असे आहेत की तुम्ही त्याच्यावर बसून फोटो काढा. जसं त्यांनी फक्त फोटो साठीच इतकी मोठी जागा ठेवली आहे.
हो हो बरोबर
ट जेवणापेक्षा फोटो काढायला जास्त जातात रील पण बनतात तिथे
हा बरोबर नाही आमच्या इकडे आहे ना म्हणजे गरबा असतो ना मोठा असतो. रॉ सिटी आहे ना तर मग इथे गरबा असतो खूप मोठा असतो. तो म्हणजे ते तटकरे ठेवतात सुनील तटकरे आहेत ना
हा हा
ते ठेवतात आणि तसंच म्हणजे असं बॅनर वगैरे सॉरी म्हणजे फोटो काढायला असं हार्डशेप वगैरे लावत. तात परत असं म्हणजे असं चांगलं बॅकग्राउंड वगैरे लावतात भारी पणना लोक जात असं गरबा केेलेला नाही तिथं फोटो काढायलाच लाईनी असतात ला हो आणि लाईट वगैरे भारी लावतात असं म्हणजे चांगले फोटो येतात. आता मी दरवर्षी जातो ना तर आम्ही पण पहिले डान पहिले एक फेरी मारून येतो बघतो आधी कोण कोण कुठे कुठे बसलाय खय खाय करतात. नंतर मग थोडस खेलाय हा थोडस खेलायचं गर्व आणि मग फोटो काढायला मग तो पण तर लाईन संपते ना खूप गर्दी असते तिकडे रोहामध्ये खूप गर्दी सगळे
ते पण नवरात्रीला चालू आहे सध्या सगळीकडे म्हणजे हॉल वगैरे बुक करतात. आणि त्याचे तिकीट्स वगैरे ठेवतात आधीच एक दोन महिने आधीच आता चालू होईल आता ट वैगरे द्यायला म्हणजे त्यां हाय ना कसं मॅनेजमेंट तिकीट गेल्यावरती मॅनेजमेंट करायला येतं ना सगळं
हां हां हां हां बरोबर
ते रील स्टार वगैरे बोलवतात कोणा कोणी ब्लॉगरला बोलवत.
हो बरोबर नाही बरोबर हा हो तिथे पण कार्यक्रम ठेवतात ना असे बाहेरचे वगैरे अ हे येतात सगळे हिरो हिरोईन वगैर वगैरे असे गायिका वगैरे असे सर्व येतात मग ते कोण म्हणजे असं ब्लॉग शूट करेल ना. तिकडं कसं चांगलं हे वगैरे करतात ना डेकोरेशन मग तिथे कोण हा तिथे कोण आलं ना की, मग ते जे ब्लॉगर असतात ना त्यांना शूट करायला सांगतात व्हिडिओ. म्हणजे, ज्याची चांगली असेल ना त्याला हे देतात फोन. किंवा स्मार्टवॉच. एकाला तर काय आयफोन दिलेला वाटत. फिफ्टीन हा फिफ्टीन प्रो थर्टीन प्रो असा आयफोन. फोन दिलेला. परत स्मार्ट वॉच असतो. म्हणजे भेटवस्तू असते अशी. हे बक्षीस हा.
ह आमच्या इथे पण ठेवतात. म्हणजे टीम करतात की टीमनी गरबा करून दाखवायच सगळ्यांनी, म्हणजे मग, कोणाची टीम जिंकेल ना त्याला असं बक्षीस वगैरे ठेवतात. मग हे असे जे कोण आलेले असतात ना हिरो ऍक्टरस वगैरे. त्यांच्याकडून ते गिफ्ट वगैरे देतात मग नंतर सगळे मिळून एक एकत्रच डायरेक्ट पूर्ण मैदानावरती गरबा चालू करतात. मग सगळे टीम एकत्र येणार आणि म आणि मग ते सगळे मिळून एकत्र डान्स करणार वगैरे असं.
हा हा मग तुम्हाला असं प्रत्येकाला नाही गिफ्ट वगैरे देत?
प्रत्येकाला देतात ना. ते झालं. पण एक म्हणजे टीमला सगळ्यात मोठं गिफ्ट. असं ठेवतात. एक एक
हा. बरोबर. नाही इथे पण आम्हाला आमच्या इथं प्रत्येकाला देतात. म्हणजे असं आम्ही खेळतो खाली आणि ते तीकडून नावं लिहितात प्रत्येकाची. जर असं म्हणजे चांगले ऊड्या बीड्या मारतात. ना उड्या वगैरे असे मारतात. डान्स करतना. त्यांना जास्त देतात असं म्हणजे, कोण न खेळणारा पण खेळतो गरबा. आता रोहाला वगैरे असते ना तर कोण कोणाला खेळता येत नाही ना तरी पण खेळतात तिथं म्हणजे कोण नाही बघत ना एव खूप पब्लिक असते मग. कोण कोणाला ओळखत नाही.
नाही ओळखत आणि त्याच्यात कसं आपलं होऊन जात.
हां हा तेच तर मग. ह तेच हो. चालेल चला मग बाय.
हो हो बाय.
हां बाय हा.